आवाज येतय? काय ग!
मराठीत हाय.
काय चालले?
काय नाय बघ बसल्याय. तू?
हं मी पन निवांत हाय बघ. बरी हाईस कां?
हा. तू?
हो आहे अग असंच आता ऊन खाली झाले म्हटलं शांत आता म्हटलं काहीतरी बनवून घ्याव खावं मग आता काय बनवायचं मग आता लक्षात आलं की आता झटपट असं काहीतरी बनवूया आणि तुला माहित आहे, मला पनीरच असं काय?.. बनवता येत नाही.
हा..
तुला तुझ्या हातची खाल्लेली ना मी! पनीरची भाजी. ची एकदा पन तुला मी खाल्लं कस केलेली, बनवलेलीस म्हणून.
हा. हा. ते काय सोपच असत पनीर आता काय आपल्याला पनीरची भाजी बनवायची त्यासाठी आपण पनीर, पनीर आणायच दुकानातून...
हा, आणि आपण घरी पण करू शकतोय ना? म्हणजे मला कस घरी पण बनवता येते सोड पनीर पनीर मी बनवते पण त्याची म्हणजे तू बनवलेलीस ना! तशी भाजी मला झालेली. म्हणजे मी बनवते. पण मला इतकं असं.. तुझी बनवलेली ती वेगळीच टेस्ट होती.
हा हा.
हा तसं मला तुझी रेसिपी सांगशील काय?
हा सांगते आपण पनीर, आप याला पनीर जेवढं पाहिजे तेवढं शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम घेऊ शकतो. तो जस तुला पायजे तसं. त्या पनीरपासून... तर आपन कांदे टाकू शकतो त्यात.
म्हणजे आता समज मी एक शंभर दोनशे, दोनशे ग्रॅम जरी पनीर घेतलं. तर त्याला दोन का ते बास होतील.
हा बास होतील. दोन कांदे कारण टमॅटोची प्युरी लागते आपल्याला त्यामुळ दोन कांदे, दोन टमॅटो बास होतील. थोडीशी हिरवी मिरची घालायची. आणि आल, लसु पेस्ट पण आपण घालतोच. त्याच्यामध्ये तेल किंवा ब टर घालू शकतेस तू
हा.
न हळद घालू शकती, तिखट घालू शकती. धनेपुड गरम मसााला.
हा.
तुला मीठ पाहिजे असेल तर घालू शकती चवीनुसार.
बरं
किंवा एक क्रीमा क्रीम किंवा दूध घालू शकते तर घाला असेल तर घालू शक ती दोन आणि कोथिंबीर अ घ्यायची फक्त आणि शेवट आपलं झालं. ती टाकायची फक्त घ्यायची आता हे आपलं झालं सगळं
चालेल सांग
करायचं ते स्टार्टिंग पासून
हा
आपण कढाईमध्ये तेल तेल किंवा बटर तापवट किंवा गरम करायचं त्याच्यानंतर त्यात कांदा टाकायचा कांदा कांद्याला कलर येईस तोपर्यंत तो ठेवायचा
बरं
नंतर अ ल्ल अल्ल लसूण पेस्ट टाकायची
हा म्हणजे अ फक्त टॅमॅटोची ग्रेव्ही बनवायची काय, त्याच्यामध्ये कांदा घालायच नाही काय? सगळंच तू कांदा आ लसूून पेस्ट याची ग्रेव्ही बनवायची काय, फक्त टॅमॅटोची प्युरी बनवायची?
फक्त टमॅटोची वेगळी प्युरी बनवायची?
हा
त्यात आपण कांदा घा ला त्याला कलरच तळून ठेवायचा त्या कांदा अ त्या कांदा शिजला की त्या पण अल््लसूण पेस्ट टाकायची. आणि हिरवी हिरवी मिर घेतलेली ती टाकायची ती फक्त दोन मिनिट ठेवायचे किंवा एक दोन महिन ठेवला परतायची ते झाल्यानंतर आपण टोमॅटोची पिवरी बनवलेली ती त्यात घालून त्याला ते तेल सुटेपर्यंत शिजवायची नंतर त्या म्हणजे प्युरी घातल्या आपण त्यामुळे आता आपल्याला हळद तिखट धनेपूड आणि मीठ जर टाकायं असेल तर ते घालू शको त आपण
बर
ते सगळं टाकल्यानंतर थोडस पाणी आणि ग्रेवी केलेली टाकायची त्या कडईमध्ये नंतर पनचे तुकडे पण घेतलेत तू तुकडे फ्राय करू शकतीस तेलात किंवा तुपात किंवा अ नॉन फ्राय करता सुद्धा टाकू शकतेस
हा
पण्याची आपली ग्रेवत ग्रेव कांदा आलं लसूण पेस् ग्रेवत टाकल्या तर हळद तिखट धनीपूड मीठ टाकल्यानंतर तर पनरचे तुकडे आपण त्या ग्रेवीमध्ये टाकायचे आणि पाच मिनट म वर्षीच व्हायचे आणिनंतर आप पण थोडासा गरम मसाला क्रीम किंवा दोन फे म काय तर टाकू शकतो वरून आ्ही
ते नाहीतरी दूध टाकू काय थोडस
ठीक आहे चालेल आणि कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम सर् करायची झालं
म कशा बरोबर म्हणजे तू सांगणार कशाबरोबर छान लागते पराठ्या बरोबर नान बरोबर
पनी आता पनीर पनीर रेसिपी केली तुला सांगितले मी ती सांगते तुला पनीरची भाजी खर तर रोटी नान पराठा किंवा भातासोबत खूप म्हणजे खूप छान लागते
हो अग आम्ही पर ना पराठा मी कधी जास्त बनवत नाही आमच्या कस चपाती असत्या मग असं कधी तर जास्तच घरातल्यांनी आग्रह केला तर मग मी बनवते आपलं रोटी बनवते मग तू बन तू छान बनवल्यास मी पण वेगवेगळ्या प्रकारच ट्राय केलेलं पनीरच पण तू जी बनवलेलीस ना खरच ती खूप छान म्हणजे मला आवडलेली खूप मस्त झालेली
ते हा ते मी अगोदर पासून बनवायची ना त्यामुळे मला जमतं त्यामुळे त्याला कराय करण्यासाठी त्यामुळे ते छान लागत
हो हो हो
नानसोबत खाऊ शकते सोबत बटर रोटी किंवा पराठा बटर रोटी म्हणजे का रोटीला फक्त बटर म्हणजे सिम्पल रोटी आपण खातो ना त्यालाच फक्त बर लावायचं झा नान म्हणजे नावरट लावून ते ती टकतो कोथिंबर टाकतो तेवाला नान आणि बट बटर रट ी म्हणजे अ रोटीला बटर लावलेला असत आणि ते फ्राय केलेलं असत
हबरप हा छान बनवलेस म्हणजे रेसिपी ऐकून तर भारी वाटलं मी कशी बनवते तू तंदूर पनीर मी बनवते ग घरी तंदूर पनीर मला चांगलं जमत भाजी अ ग्रे बनवली मी पण आम करतो मला इत वेळ नसतोय त्यामुळे मी ते पॅकेट मध मसाले आणते आणि डायरेक्टच म्हणजे दुधामध्ये मिक्स करून डायरेक्टच बनवते ते
हा ते पण म्हणजे तेो बऱ्यापैकी छान लागत तर पण आपण घरी केलेली ग्रेव
हो घरी केलेली टेस्टच वेगळी येत ग बरोबर आहे ते तू बोलस बरोबर आहे बऱ्यापैकीच ते छान लागते इतकं असं व्यवस्थित लागत नाही आम्ही तंदूर केलेली बघ मी घरी काय बोलीस
तंदूर पनीर केलेलं का तू ते कस बनवल मी तर फर्स्ट टाइम आयीक हम्
तू पण ट्राय करून बघ कस बनवलेलं माहितीये काय मी हा आपण पनीर घ्यायचं पनीर मध्ये थोडस मीठ आ.. लाल तिखट ग.. आणि तंदूर पनीर मसाला मिळतोय. तो जरा टाकायचा, आपला किचन किंग मसाला टाक. कायचा आणि थोडंस दही म्हणजे काय करायचं सांग अ.. एक तुला एकदम सोपी मेथड सांगते काय एकदम सोपी पद्धत हा एका एक बाऊल घे बाऊल मध्ये अ.. दोन चमच दोन चमचे लाल तिखट थोडसं मीठ हळद अ.. तंदूर मसाला म्हणून भेटतोय तंदूर मसाला टाक थोडसा किचन किंग मस साला आणि तुला गरम मसाला हवा असेल तर तू गरम मसाला टाकू शकतिस. आणि त्याच्यामध्ये च तेल घालायचं अ.. तेल पण थोडं जरा किंचित वापर आणि दही घालायचं
अ.. दही ह्याच्यामध्ये घालायचं का अ.. मसाले मसाल्यांमद्ये
नाही मी मसाल्यांमध्येच सांग ते मसाल्यांमध्येच मिक्स करायचं. आणि हे पूर्ण मसालाय ना मी मिक्स करायचा पूर्ण म्हणजे एकदम त्याची असं, पेस्ट बनवायचि बाउलमध्ये घेऊन आणि त्याच्यानंतर ते पनीरचे तुकडे आहेत ना ते फ्राय बि वगैरे का करून घ्यायच नाही पनीरचे तुकडे घ्यायचे सरळ आणि पूर्ण त्याला त्या मसाल्या पूर्ण लावायचा त्याला म्हणजे आपण मॅरनेशन करतोय बघ चिकनला वगैरे
हा हा हा हा
ते पनीरचे तुकडे त्या मसाल्यात डिप करायचे आणि पूर्ण मॅरिनेशन करून एक तासभर सोडायचे
हा.
काय एक तास सोडलीस ना मग तंदूरची तंदूर सारखी एक सळी भेटत्या ते तुला माहितच असल. ते बघितलंय कधी
च्याकडे पण बघितलं.
मग ती सळी भेटत्या मग ती काय करायचं माहितीये एक तास झाल्यानंतर म शिमला मिरची घ्यायची शिमला मिरचीचे तुकडे करायचे मोठे मोठे आणि जरा शिमला मिरची घालायची आणि मग एक पनीरचा तुकडा घालायचा परत एक शिमला मिरचीचा तु तुकडा पनीर पनीरचा तुकडा असं करायचं आणि थोडसं त्याच्यावरन तेल किंवा तूप सोडायचं. म्हणजे थोडसं आणि आता तुमच्याकडे शिगडी असेल तर तुम्ही त्याच्यावरती भाजू शकता किंवा जर काहीच उपलब्ध नसेल तर आपलं गॅस आहे ना. अ ती रोटी रोटी तर वाजतेय बघ एक ब्लॅक कलर अस छिद्राची हचा रोटी भाजत नाही का आपण जाळी जाळी भेट -
हा चालेल.
हा मग त्या जाळीवर गॅस बारीक करून ते भाजून घ्यायचं त्याला चांगलं. पण इतला पूर्ण ऐक पाच दहा मिनिटं तरी म्हणजे आता आपल्याला कळतेच की ग भाजलेलं.
हम
हा आणि भाजून घ्यायचं आणि त्यानंतर न झालं तुझं पनीर रेडी होते मग तू हे हे ना कशा बरोबर टेस्टी लागते हे स्टार्टर मध्ये झालं म्हणजे हे काय मेन कोर्समध्येणे असा नाही आहे. कि बाबा चपाती भाजी बरोबरच खायला हे स्टार्ट झाल.
स्टारटरलाच खातो किंवा पनीर.
आणि मग हे तू रोटी बरोबर पण खाऊ शकतेस किंवा सॉस वगैरे म्हण किंवा म्हणजे तुझ्या आवडीनुसार आहे ते तुला कसं ते खायला आवडतंय कुणाला तर ते तसच खायला आवडतय. कुणाला तर ते - अ ह्याची चटणी नसता काय ग आपली? शेजवान चटणी कोण त सोबत खाते किंवा कोण कोण आपलं रोटी सोबत खातय. जी ज त्याच्याच्या आवडी. आवडीनुसार तर पाऊ त्यानी झटपट बनते आणि अगं खूप टेस्टी लागते आणि तुला सगळ्यात सांगू महत्त्वाचं? पनीर हे जर घरच बनवल केलं असेल ना तर अती उत्तम खूप म्हणजे खूप छान टेस्ट येणार ततुला चविष्ट च लागणार. आणि ज्यावेळ जेवढं तू बाहेर पनीरांची ना तेवढं तुला भेसळी युक्त भेटणार आणि तुला तेवढी शंभर टक्के जी टेस्ट पाहिजे ना ती तुला मिळणार नाही.
ह् हम् चालतय मग तुझी रेसिपी ट्राय करून बघते आणि नंतर- तुला कळवते हा छान सांगितलीस रेसिपी.
हो आणि मी पण तुला सांग कळवते मी मी बनवते तू प सांगितलेस तस आणि मी तुला फोटो पण पाठवते आणि तुला कॉल करे जर मला काय - येत नसेल किंवा जरा काही माझ्या शंका असतील तर मी तुला कॉल करते तू तेवढा मला शंका - माजे निरसन करो ओके?
हा हा ठीक आहे करत आहे.
मी करीन कॉल
हा हा ठीक हाय ठेव बाय हा